हॅलो.
आ बोला.
काय चाललंय नमस्कार.
काय बोला की.
आज जरा मसाले भात करायचा म्हणतोय. पुलाव पुलाव करणाराय मसाले भात पुलाव.
हा पुलावा वेगळा मसाला भात वेगळा तुम्ही
हा मसाले भात सांगते. हम्म म त्याच्यासाठी आपल्याला अं चांगल्या ह्याचा तांदूळ लागतो. म्हणजे पुलावसाठी पुलावचा तांदूळ असेल ना?
पुलाव वाला वेगळा तांदूळ लागतो आणि मसाले भाताला वेगळा लागतोय ओ तुम्ही काय कुठली रेसिपी सांगणार हाय आत्ता?
हम्म- मसालेे मसाले भात.
मसाल्या भाताला म मसाल्या भाताला तुमचे अ -इंद्रायणी लागत हा.
इंद्रायणी तांदुळ
हा.
तो घ्यायचा एक अर्धा किलो घ्यायचा इंद्रायणी तांदूळ.
बरं.
आणि त्याच्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा लांबडा अस लांबडा चिरून कांदा घ्यायचा.
हा.
टॅमॅटो घ्यायचा एक.
एक टॅमॅटोत एका टॅमॅटोत भागणार का ते?
हो हो हो बास बारीक चिरूनच घ्यायचा. आणि आपल्याला किती एक गड्डा लसूण आणि आलं ह्याजी पेस्ट करून घ्यायची.
आलं लसणाची पेस्ट
पेस्ट करून घ्यायची आणि आपले जिरे असतात ते आपण थोडेशे कुठून घ्यायचे.
ब
दुखवून घ्यायचे असे आणि तमालपत्री
खडा मसाला काय काय तमालपत्री
तमालपत्री, मिरी परत लवंग
बरं
परा दालचिनी परत मस मसाला वेलदोडा
मसाला वेलदोडा हा
अ हिरवा विलदोडा हे म म मसाले साला वेलदोडा एक लागतो. हिरव हिरवा वेलदोडा एक- दोन घ्यायचे.
बरं
हे असे खडे मसाले घ्यायचे.
ब
आणि थोडंसं तूप तूप टाकून घ्यायचं तुपामध्ये तुम्ही कांदा जरास लालसर होईपर्यंत भाजायचा. हा तुपात भाजायचा.
बरं
थोडस तेल पण ऍड करायचं त्याच्यामध्ये हा तुपातच तेल टाकायचं म्हणजे असं दोन दोन चमचे तेल घ्यायचे आणि तूप एक चमचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जिरे अ जराशे कुटलेले ते जिरे टाकायचे.
ब
आले लसणाची पेस्ट टाकायची.
आलं लसणाची पेस्ट हा
हा आणि त्याच्यामध्ये आपण मंग आपले मिरची टोमॅट हा लांबडी चिरलेली हा कट केलेली मिरची घालायची आणि आपला तांदूळ असतो तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि अनं तांदूळ असं भाजून घ्यायचं पूर्ण
हे पहिल्यांदा तांदूळ भाजून घ्यायचं दही सगळा
नाय त्याच्याबरोबर कांदा भाजून झाला की तांदूळ टाकायचं.
हा हा हा हा
आल्ल लसूण हे सगळं टाकून झालं की तांदूळ पण असं फ्राय करून घ्यायच म्हणजे भाजून घ्यायचं चांगला. आणि त्याच्यामध्ये तो हूं सगळा खडा मसाला टाकायचा.
बरं
आणि आपल्या मं ह्याचा ह्याचा पण मसाला मिळतो. एव्हरेटचा मसाला मिळत.
बर
थोडासा ॲड करायचा त्याच्यामध्ये मं तुमाना पायजे असल तर कडिपत्ता ऍड करायचा त्याच्यामध्ये
बरं
आणि हे चांगल असं परतून घ्यायचं. वास येई पर्यंत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर मग अ हळद पाहिजे असेल तर हळद टाकायची नसेल तर म आपल्याला प्लेन करायचं असेल तर बिन हळदीच करायचं आपल्याला हळद मी कसं त्याच्यामध्ये थोडंसं हळद ऍड करते. म्हणजे असं पिवळा कलर येतो ना भाताला
बरोबर
मग त्यामुळे दिसायला पण चांगलं वाटतं
ते वाटाणे वगैरे काय लागतात का त्याला?
मग ते कसं तुम्ही जर पुलाव करायच असेल तर
नाही पुलावा पुलावा हा वेगळा असतोय पुलावाच जे तुम्ही म्हणताय ना ते पुलाव वेगळा मसाल्या भातामध्ये बी वाटतं
हो की हो की घालतो कीमग आपल्याला तुम्ही वाटना मिळत ना ओला वाटाना
पुलाव्याला कसं असं माहितीय का तुम्ही जे म्हणताय का नाही पुलाव्याला ते तुमचं कोबीच
हा कोबी बीन्स बीन्स वापरतात. ते बटा बटाटा आहे ते ऍड करतात ह्याच्यामध्ये तुम्ही नुसतं वाटणा ऍड करू शकता ह्याच्यामध्ये
मसाल्या भातामध्ये कसं असते मसाल्याच मध्ये त्याच्यामध्ये थोडस हे जे पदार्थ म्हणजे तुझं फ्लावर वगैरे असं काही नसते पण ते बऱ्यापैकी साधारणत अ ते बिन असतं थोडं वाटण असतो बिन असतो वाटणा आणि शेंगदाणे शेंगदाण्याचं जरा जास्त प्रमाण असते मसाल्या भातामध्ये
हम्म हम्म हम्म
ते कारण फुल साईज मधले शेंगदाणे टाकले जातात ना त्याच्यात
हा ते हे करून भाजून घेऊन ते शेंगदाणे ऍड करतात. आणि वाटाणा?
तर कशी करायची म्हणला तुम्ही ते सगळं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये
हा मी सांगितलं ना तुम्हाला की लस आल्या लसण कांदा आधी भाजून घ्यायचं त्याच्या मधे आल्ल लसून पेस्ट टाकायची मिर्चीच मिरच्या टाकायच्या आणि ते थोडंस लालसर झाल की जीरे टाका खडा मसाला टाकायचा आणि आपण हे केलेलं तांदूळ त्याच्यात ऍड करायचा आणि तांदूळ पण अस भाजून घ्यायचा. भाजला किंवा त्याच्याबरोबर त्याच्यात एव्हरेस्टचा मसाला टाकून घ्यायचा.
अच्छा
आणि आपल्याला वटा वटाणा पायजेे असेल तर वटाणा तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता.
बरं
शेंगदाणे ऍड करू शकता त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आप आपल्याला जेवढा आपला तांदूळ भिजेल तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता. आणि एकदा भात आपल्याला वाटलं की आपल्याला शिजायला लागलाय तर मग जर लागलंच तर तुम्ही वरती पाणी घालू शकता नसेल.
म्हणजे जेवढं तांदूळ घेतलंय तेवढं पाणी घ्यायचं का?
हा हा पाणी थोडंसं कमी घ्यायचं.
बर आणि परत लागल तसे लागल तसे टाकायचे ना
पाणी लागेल तसं फक्त गरम पाणी टाकायचं म्हणजे भात शिजायला लवकर हे होतो शिजतो.
बरं बर बर.
छान होतोय भात तो पण.
त असा भात छान होतोय. आणि आता आपल्याला ते सुट्टा भात करायचा असेल तर?
सुट्टा भात करायचा म्हंटलं तर मग तुम्हाला ते तांदूळ वेगळा घ्यायला लागतात. कारण इंद्रायणी तांदूळ कसं चिकट असतं.
हा हा. इंद्रायणीला अ ही प्रोसेस बरोबर आहे.
हा. मग ती- तुम्हाला जर सुट्टा करायचा म्हटलं तर, मग दुसरा तांदूळ दुसरा घ्यायला लागतो. तुम-
बरं.
मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिल्ली राईस हे असं आहेत तांदूळ.
आत्ता हे जे सांगितलं तुम्ही ह्याच्यामध्ये- अ. साधारणतः हे एका एका अर्ध्या किलोमध्ये किती लोकं जेऊ शकतात? त्यात काय?
अर्धा किलो मध्ये तुम्हाला सांगते. तीन ते चार लोकं जेवू शकतात बघा.
म्हणजे अगदी व्यवस्थित.
हा व्यवस्थित जेवू शकतात.
आता हे मसाला भाताच्या बरोबर ह्याला मसाला भाताला- त्यामध्ये झाल्यानंतर परत तूप टाकल्यानंतर ते चांगलं लागत असेल? आता ह्याच्या बरोबर ते आमटी कशी कुठली करायची काय?
तुम्ही याच्याबरोबर डाळीची आमटी खाऊ शकता. तुरीच्या डाळीची आमटी खाऊ शकता.
तुरीच्या डाळीची आमटी करू शकतो याच्यामध्ये. बर. तुरीची डाळ आणि हे ब छान लागत असेल?
हो हो. हा मसाले भात किंवा तुम्ही कढी कढी सुुद्धा घेऊ शकता. कढी पण खायला चांगली वाटते.
कढी म्हणजे ते ह्याची दहा दह्या दुधाची?
हा. ती पण छान छान लागते.
बर बर बर बर. आता हे ह्याच्यात म्हणजे कसं आहे? इंद्रायणी- गिचगा भात असल्यामुळे ती आमटी वगैरे-
हा. डाळीची आमटी छान लागते. तुम्ही डाळीची आमटी किंवा शेवग्याची आमटी-
त्याच्यामध्ये मसाला तुम्ही व्यवस्थित घातल्यामुळे त्याला- खमंग आणि हिंग बी घालावं लागते ना काहीतर?
हा. हिंग हिंग हिंग पण घालू शकता तुम्ही. कारण तुम्ही ऑलरेडी तुम्ही त्यो ह्याचा मसाला आणलेला असतो. पण ना - हो. एव्हरेस्टचा मसाला घेतात त्याच्यामध्ये थोडंफार हिंगचं प्रमाण असतंच.
नाही पण ते स्पेशली हिंग घातल्यामुळे काय होतय - हिंगामुळे स्वाद वाढतोय सारा. आपण आता- कसं आणि शरीराला रोग प्रतिकारक शक्ती- परत रक्ताभिसरणाला हिंग चांगला असतोय. अ पण ते कधी आपण कसं होते का आता बऱ्यापैकी हिंग वापरत नाहीत लोकं. आणि हिंग वापरला पाहिजे ते जेवणामध्ये.
जेवणामध्ये पाहिजे पाहिजे. आपण कसं करतो? आता आपण घरी घरगुती जी चटणी बनवतो त्याच्यामध्ये कस? ण हिंग घातलेला असतोय ना?
नाही पण एवढा घातलेला नसतो. त हिंग हा जेवणात जास्ती प्रमाणात पाहिजे. म्हणजे मसाला भात वगैरे जे आहे ना? हिंगण टेस्टं वाढवंत सगळं जेवणांची असं आणि ते आयुर्वेदिक ही आहे नां थोडंफार
होयं होयं होयं
सगळें मसाले व्यवस्थित समं प्रमाणांत असले की ते तिची टेस्टी बी चांगली लागते नां
हंम हंम हंम
बरं बरं आंता हे तुम्हीं आंता सांगितलेली ही जी कृती आंता जी आहे ते सगळें आम्हीं लिहूंन घेतल्यां आंता साधारणतः एकां किलोतं चार म्हणायचे जे माणसं जेवूं शकतांत तीनं चार
हो हो तीनं ते चार माणसं जिऊं शकतांत एकां किलो
बरं बरं बरं आणि अं ह्यांच्यात आंता जांस्ती जांस्ती आपल्यांला म्हणजे जरं बदल करायच म्हंलं एक बाबां एक पंधरा लोकांसाठी बदल करायचं म्हंटलं तरं साधारणतः एक
तरं वाढवांय लागेल मं
एक दोन किलो तरं तांदूळ घ्यांवा लागेल आणि त्यांच्या प्रमाणांत सगळें हे सगळें मसाले मसाले टोमॅटो परंत तुंमचे कांदा आंल्या लसणांची पेस्ट
पेस्ट वाढूंन घ्यांयची ती हो हो हो
असं आणि अं ह्यांच्यामध्यें तुम्हांला एक व ते अं ते कोथिंबीर वगैरें सगळीं लागते नां आपल्यांला ह्यांला
हो तुम्हीं कोथिंबीर वर्ण पसरां पसरवांयला घेऊं शकतांत नां म्हणजे घॅग
आणि त्यांच्यात ते शेबी पसरलं चालते थोडेसे कांदा पहिल्यांदा कुरकुर
तुम्हांला जरं तुम्हांला गार्निशिंग करायचं असेल तरं वरती टॅमॅटोचे गोलगोल कांप करूंन हे करूं शकतां कोथिंबीर पसरूं शकतां परंत अं आपलां फ्राय केलेला कांदा सुद्धां तुम्हीं वरती गार्निशिंगला करूं शकतां
चालेल चालेल चालेल करते ठीक आहे लिहूंन घेतले आम्हीं आंता ज्यांवेळी आम्हांला म्हणजे ते तयार होईल आमच्यांकडं त्यांवेळी तुम्हांला ते देण्यांची व्यवस्थां करतों
हो हो हो चालेल चालेल चालेल रिकां मां आहे